मम्मीला सांग सं संध्याकाळी होय टायमिंग पडली की. का तुझ्या टाइमिंग पडलं नाय सतरा सेकंद.
माझ्यात तीन मिनिटं सत्तावन्न सेकंड दाखवायला लागले डायरेक्ट.
. . काय माहितीय आता माझा अकरा सेकंड अकरा से हो शून्यपासन आहे.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
पुढचा कॉल चालू झाला काय मग मागचा कुठला कॉल चालू झाला काय.
राहूदे हे नाही माहित पण तेवढंच तुझ्यावर ते थांबलेत.
थांबलेच व्हय पुढं जायनाच व्हय.
हा हा.
हम्म हे नव्हं. संध्याकाळी एखाद वेळेस मी जेवायला नाहीये हे मम्मीला सांग.
का ओ.
ते हर्षदचा स्नोकरचा कार्यक्रम झाला म त्याचा जेवण आहे.
बरं बरं चालतंय.
ठीक आहे आणि काय मावशी क मावशीकडे गेल्याशिवाय आता?
हा.
हम्म हम्म मग तू मगाशी अरशी हिच्याकडे गेलतास सौरभ कडं? सौरभ होता काय? हा.
आय तो नव्हता.
आता सकाळी मोबाईल दिलेया दुसरीकडे बाजूला ठेवला तो नव्हता ते तिथं. म्हणून फोन करायला लावलो ते आल त्यो फोन उचलन नलता त्याचा बाबा. म्हणून तुला सौरभ चा.
हा हा हा.
मंग त्याला म्हटलं डायरेक्ट मला फोन करणार. आणि तो आणि परत दुकान बंद होतं ना दोन दिवस सुट्टीवर होते ना ते गावाला गेलते.
कवा
परवा दिवशी गेलते परवा दिवशी आणि परवा दिवशी रात्री गेलेते तर आज तो सक काळी काय दुपारी काहीतरी दुपारी आले.
हा हा हा हो काल मी गेलतो वरती की.
काल नव्हतं रे काल रविवार बंद होतं.
बरोबर.
परवा दिवशी रात्री परवा दिवशी गेलता दुपारी.
हम्म हम्म.
. ठेवू काय चालते तू कॉल करणार आहे का परत का काय करणार?
किती महिने झालं?
अंकिता काय आता मिनिटं बघ दोन मिनिट होऊन गेलेत
असुदे की एक मिंट बोला तीन मिंट बोला मी करतो तुम्हाला
ठीक हाय मला काय तीनच करायच तरी बंड्याला दादा दिलोय बघ बड्या दादाचं इनकमिंग चालू झालं असेल तर बघ
अवो बाबा सगळ्याला कशाला द्यायला ते अजून तवा जेव्हा होत तवाचं द्यायला पाहिजे होतो आपण
म त्यावेळी काय दिलं नाही आता मम्मीच चालू झालं नाही
माझ्यावरणच राहू दे
मम्मीच बघ बघ तर पहिला तू बघितल्याशिवाय कसं काय सांगू शकतोयस
नाही वसूल झालं
टास्क का येणार आहे रे त्यांचा पण आता ते याच्यात विचार की आपल व्हॉट्सअपवर विचारायचं असं ते त्या याच्यावरन हे मदतमध्ये जायचं हेल्पमध्ये आणि तिथे व्हाट्सअप वर जातंय डायरेक्ट म तुम्हाला काय इशू हाय किणी तिथं टाकायचा म टास्क का इना झालाय काय झालंय काय नाही हे टाकलास की त्यांनी पेमेंट पेमेंट इना झालय
तुमचं आलं पेमेंट
माझं नाही आलं अजून अजून टास्क कुठं पूर्ण झालाय ते टास्क पूर्ण करा म्हणा लागलंय
टास्क पूर्ण केल्याशिवाय येणार नाय म्हटले
नाही
मग करूया की
आता तीन कॉल राहीलेत म्हणून तर म्हटलं तेवढ तीन संपवूया मग म्हटलय कंप्लेंट टाकत्या
हा हा
म तिथ आमचे सत्तावीस कॉल तुमचे तपासात आहे म्हणतंय
होय
मग तुझं किती कॉल झाल्यात आता एकवीस
एकवीस नाही मध्ये दो मध्ये मगाशी आणि केलो दोन चार दोन काय तीन केलोय दादाला तीन केलोय
पंचवीस झाल्यात बघा
जोपर्यंत आपलं ते तीस कॉल पूर्ण होत नाहीत
हू
तोपर्यंतच तसं चालू राहतय इनकमिंग आउटगोइंग तीस कॉल पूर्ण झालं की सगळ बंद होतय तुझ सुरू झालं पेमेंट
कुणाच नाही अजून विचाराय पाहिजे दीदीला
तुझं तर कवाच झालंय तुझं तर शुक्रवारीच झालंय
कोणाच
सोनूच
होय होय
ठीक आहे चालत तू तू कॉल कर आता परत
हा
तू कर आता
हा हा